तरी साधारण कधी लावले ते झाड
अ लय दिवस झालं आपल्या शेपूच्या भाजीला कस पान त्यात ना तशी पान आहेत त्यजी खर उंच आहे.
होय काय मोठ्ठ आलय मी बघितलं नाही ग फोटो वगैरे काढून टाकते वगैरे आणि अजून काय काय कश्याची झाडा आहेत तिथं जास्त
हो. अ हिचं काय लाजाळूच असते ना ते असं वेलफुल्लाय. आणि. निशिगंधाच हाय नंतर शिवरीच एक झाड कसला वेल घेवड्याच बहुतेक घेवड्याचा वेल आहे वाटत घेवडा का पावट्याचा वेल हाय
हा हा हा. आमच्या इथं शेजारी असं गणेशवेल लावल्यात काय
ह ह.
गणेश वेल लावलाय आणि तो एवढा छान वाढला आहे. त्याचा त्यानी असा तार लावून लावून म्हणजे असा आकार देऊन नये,
हा ती गणेश वेलाची हा हा लाल फुलं
अ लाल फुल असताना ती वेल वाढत्या लय
वाढतोय होय होय आमच्या घरावर पण पसरला होता.
हा खर आपण त्याला पाहिलं तसं असं काठ्यांचा आधार देऊन किंवा तारा लावून बारीक नाही. आकार देऊन तन लय छान करू शकतोय त्यानी मंडप केल्यासारखं केल्यात दारात सावली पण पडत्या आणि दिसायला पण लई छान दिसतय
ह ते मनी प्लांट पण असतय
होय लावलंस का तू
ते पाण्यात आमच्या इथं होतं आता काय झालं काय माहित बघितलं नाही होतं आमच्या इथ आधी सगळ्यांनीे नेलं इथल हो
हा हा मी काही लावलं नाही अजून
हा चांगला असत नुसतं घरात एखाद्या पाण्यात घालून ठेवलं तरी चालते ते
वाढतय ते
वाढते होय पाण्यात वाढते नुसतं एक देठ असत पाण्यात सोडायचा ए पडशीली ईकडण ये आधी
हा हा हा बघतो आणून ते असं न सांगता कोणाला. तर त्यांच्यातन आणायच असते नय.
आणायचं असते होय होय सांगून आणायचं नसते आम्हाला पण कसं रस्त्यावर न जात. होताना कुणाच तर भवतेक नेताना पडलं होत ते आमच्या काकीने आणलं होतं.
हा हा.
लय वर्ष होतं आम. नाही दिस ना ते बहु ते गेलं असणारे जळलं असणारे लय वर्ष होत. आमच्या इथन सगळ्यांनी नेल घर असं आमचं कसं जुन आहे नाही.
हा. आणि कोरफड पण लावायची असतात दारात ओव्याचे पाण लावतात.
ओव्याची पानं तेन काय नाही पुदिना तेन होता मधी ते काय नाही.
हा म्हणजे खोकला वगैरे आला तर एखाद ओव्याचं पान खाऊ शकतो ना आपण.
होय होय नंतर ते मूत खड्याची पान असत्यात.
तुळशीच मूतखडेच पान.
होय होय औषध आहे कि तीे मुदखड्याची पान मला पण मध्ये दुकालत पोटात. आमच्या मैत्रिणीने आणून दिलंत. तीन दिवस आमोश्यापोटी ते पान खायचं दोन दोन दोन दोन मी फ्रीजमध्येे ठेवून खाल्ली होती. ते दुकायच नंतर कमीच आलय
होय
हा
झाडच असतय वाटते ते काय मला माहित नाही पण इथं वोव्याच
ओव्याची पान कसं छोटी, छोटी असत ना तर तशी त्याची मोठी पानं असत्यात लांबडी
हा, हा, हा
पान असते ना तशी पान असत्यात
बरं बघते, बघते
हम्म बघा की ते काय एक पान जरी टाक तरी एका पानापासून ते फुटवा तयार होत त्याजा
हा, हा आणि कडपत्त्याच झाड एक हाय लिंबूचं झाड हाय इथं आमच्या इथं
हा, हा लिंबू लागत्यात का त्याला
हो लिंबू लागतेत की
हा, हा
भरपूर लागते त्यात
हिकडन ये, हिकडन ये ये इकडन हितनं इकड घेत नाही घेतो ये हा, हा आता उन्हाळ्यात कसल महाग होत पाच ला एक, सात ला एक लिंबू हम्म
लागत्यात लिंबू भरपूर कर राख तच नाही माणसा किती दारात कुत्रं बांधल आम्ही त्या झाडाला ते असं साडीतेन गुंडाळून कुंपन केल्यासारखं केलं तरी राखत नाहीतच
काय बर, बर हा, हा ये खाऊ खाय य
लिंबू झाड असच आलेलं ते पण आम्ही काय लावलो नव्हतो पण जेव्हा ते आलग नाही मला माहित झाल्यावर मग त्याला मी जरा ताक जर आंबट झालेलं दही राहिलेलं तेन असतय क नाही ते घालल होत त्याला त्याच्यामुळे ते छान वाढल
हा हा तेला आंबटपणाच लागतोय हात धु तिथं
त्यामुळे त्याच्यामुळे ते जास्त जोरात वाढतय
हा
शेजारच्या आमच्या इथल्या काकी मला म्हटलेल्या कि ताक वगैरे घालत जा त्याला म्हणून लिंबू तर फळ जास्त येते ना झाड असं म्हटलेल्या
हा, हा
त्याच्या
हे तर हात धू यात खाऊ देतो तुला
आणि परवा पासन काय व्हालं तुला सांगू काय ते लिंबूच त्या आडवे फुटायलाच लागलेत
कसं काय कायतर कमी पडलं असल त्याला हा, हा मग विचारायच नाही का कुणाला तर काय तर त्याला
मी त्या काकीनाच बोलवून दाखवलेलो आहे काक्यास काय झाले विचारायला त्या म्हटल्या ते द्रीष्ट लागल्या
हा हा, जास्त लिंबू लागल्यामुळं, झालं असल.
हा, असं म्हणतेय नाई केवढं लिंबू लागल्या तेवढं लिंबू लागल्या कुमच्या नऊन, ते त्याच्या मुळ द्रिष्ट लागल्या म्हटलं. म आता काय करायचं म्हटलं तर काय करायचं म्हंटली.
हां.
तरी पण जरा लक्ष दे म्हटली, जरा घाल साचण पाणी तण व्यवस्थित. आलं तर आलं ठीक,, पूर्ण अस लिंबू असा आडवा फुटून त्यात चिरच चाललेली.
हा हा, म्हणजे मोठं होऊन का छोटं छोटं असतानाच.
जरा मध्यम आकारच हुन, पिकत नव्हता पूर्ण पिवळा होत नव्हता, हिरवा असतानाच.
हा हा.
तसं व्हालतं,, मग तू असं कधी झालेलं बघितल्यास काय, त्याला काय
नाही नाही. आमचं घरा म्हणजे रानात झाड हाय, त्याला तर काय नाय असं, म्हणजे लिंबू भरपूर लागत्यात त्याला
हम्म. इथं काय झालं काय समजलंच नाय मला, किती जपलेलं त्या झाडाला. कडिपत्ताच एक झाड हाय सांगतो तुला, ते पण लय नेत्यात, त्याला वास लय वास लय म्हणत्यात असं लग्नाचे तन आचारी लोकं आहेत नाही, जेवण करायला मोठं मोठं प्रसाद असं तन असतय बघ
नेत्यात.
त्याला सुद्धा जळू तोडून नेत्यात आमच्या झाडाचं.
ते देशी असल ओ देशीला वास असतय.
हा, ठांप्या ठांप्या तोडून, सासूबाईनी लावलेलं जुनं झाडं मोठाच्या मोठा बुंदा झालाय त्याचा. लय कडुलिंबाच, त्याच बी पण पडत्यात खाली.
हा, म्हणजे अंगण हाय काय.
हा होय, होय होय.
हं हं.
त्याच्यामुळं, ते खर लिंबूच का असं झालं मला विचार येतूय सारखं सारखं, त्या झाडाकडं बघितल्या
लिंबू मोठं, हा हा, लिंबू मोठं होत होतं काय त्याच.
होय मोठे होत होते, रस जास्त होता, पिवळा पिवळा धम्मक लिंबू
हा हा.
रसरशीेत एकदम, आपण आता बघतोयच की, एक नंबर क्वालिटीचा लिंबू असतूय. तसा. हा, रस लय जास्त निगायचा तजा.
हा हा.
खरं काय झालय, मार्च महिन्यापासनं तसं झालय बघ, भर उन्हाळ्यापासनं
हम्म. नाहीतर उन्हानं पण झालं असल, उष्णता भरपूर हाय नाई.
हा उन्हानं पण असं, तडा गेल्यासारखं होत असेल ह नाई.
हा हा झालं असल, कारण उष्णता कसली होती, पाणी तेन कमी पडलं असल, असं पण झालं असल.
आता माणसांना सोसना झालय ते तर झाड हुतं सोड खरं, असं पण हे पण बरोबर आहे सोड तुझ कारण, उन्हामुळे पण हु शकतत.
त हां कारण आमच्या नारळाच्या झाडाचं नारळ हायेत ना, उन्हाळ्यात असं छोटं छोटं व्हायचं. आणि आपापास गळून पडायचं, म्हणजे ते मोठ न होताच छोटं छोटंच ना लिंबू एवढं. तेव तेव्हाच गळून पडायचं हा हा. तसं का होत होतं, ते पाणी कमी पडल्यामुळे उन्हाळ्यात. येतेय कमी, आता काय पावसाळा चालू होतोय ना. पाणी असतय भरप
हा आता होईल मं आमचं पण व्यवस्थित आहे ना.
हा होतेय. जर ते उन्हाळ्यामुळे तसं झालास, तर ते कमी होईल की.
हम् नाही बरोबर आहे, तुझं कारण पण पटलं सोड मला. आणि त्या काकीे पण त्या त्या तसं बोललेल, ते पण जरा बरोबर होतं सोड.
हं जास्त लिंबू लागत असल्यामुळे ते पण असणार आहे सोडा.
हां. बघू आता, ठीक झालं तर चांगली च गोष्टये.
हां मग आणि काय मुलं, मुलगा किती वाजता गेला?
मुलगा गेला की तीन वाजता.
हा हा सगळं आवर
तीन वास, होय दोन वाजता उठून जाऊ. त्याचं आवरलेलं होतं. त्याला अडीच वाजता अंघोळ बिंघोळ केल्यावर अंघोळ तं चहा पण पिऊन बसला, तोपर्यंत गाडी आली.
हा हा म्हणजे घरापशी आलती गाडी? घरापशी गाडी आलती?
होय दारते त्या, जरा पुढं रस्त्याच्या बाजूला अजून एक घर आहे, अन त्या घराच्या मागं आमचं घरये.
हं हं पोचलेत का मग? फोन तेन केलता?
हो फोन केलेला, मीनिवाला जिथं आहे म्हंटला मगाशी सात वाजता. ते बघून मग नऊ वाजता तिथं पुण्यातच की
पुण्यातच हाय व्हय?
पुण्याच्या म्हणजे जाताना आधी ते लागलं, नारायणपूर गाव आहे त्या ल त्या जागेचं तर बालाजीच म्हणतात त्याला, पण ते नाराणपूरमधे आहे बरो प्रॉपर.
हा पुण्याचा बालाजी हे ऐकून माहितीय.
हा प्रति बालाजी, मिनी बालाजी बालाजीचंच दु आहे त. सेम टू सेम प्रतिकृती केल्यासारखं. तिरुपतीला जाणं शक्य होत नाही ना शबस ब तरी बऱ्याच लोकांना जाण होत नही, मग त्याच्यामुळं पुण्यातलं सेम टू सेम तसं मंदिर आहे. हा म ते दर्शन घेऊन मग, नऊ वाजता कायतरी तिथं परीक्षा हॉलला जाणार होते.
हा हा
अस झालं गेलात व्यवस्थित? बघु आता, गेल्या वर्षी परीक्ष झालेली दुसरा नंबर आलेला, ट्रॉफी आलेली, म ते ह्या वर्षी बघु कायेते.
हा हा
सांगत तुला काय होतंय ते.
हा सांगा की.
चाल, ठेवु?
हा हा.
हा ठीक आहे थँक्यू.
हा.